हॅलो! हॅलो!
हा काय करतेय.
काय नाही बसली आता सध्या. निवांत.
कायं करते
तूं कायं करते
मी कायं नाहीं हे केलेलं तांदूळ ते भिजतं घातलेलं इडली बनवांयला ते वाटांयला घेतं होती
हां हां
डाळं तांदूळ भिजतं घातलेले उद्यां ब्रेकफास्टला इडली सांठी डोश्यांसाठी नां ते वाटांयला घेतं होते
मगं ते कायं केलं बारीक केलं
नाहीं बारीक केलां अजूंन
हां हां करायचंय
करांयला घेतं होती आंता
हां हां हां मी पणं जरां ते हे नाहीं कां मी दही लावते नां मगं ते तूंप काढते ते जरां हलवूंन घेतलं म्हणजे मुलं यांयच्या आंधी ते कायं करूंन घ्यावं
नाहीं माझं पणं एक मैत्रीण आंज ती ति मुलीनी पाऊस खूंप आहे त्यां मगं तिनं स्कूंलला मूलं नव्हती पाठवली मगं तिचां मलां मेसेज स्कूंल मध्ये कायं कायं शिकवलं लिहिलेलं ते मलां पाठवं तेवढं
हां हां
मगं ते फोटो काढतं बसलेले तिलां पाठवांयचे होते सगळें फोटो हां मगं आंता इंग्लिशचां अजूंनही बाकी आहे. म्हणलं त्यांवरूंन मगं किचनमध्यें जायचं
हम्मं ते पाऊस खूंप असेल नां हॅलो हॅलो आवांज येतोय
हॅलो
हॅलो
हां आवांज येतोय माझां हो आंज पाऊस चालूंच आहे.
इकडे पणं आंज खूंप पाऊस आहे.
पाऊस चालूं चं आहे. तेचं आंता मुलांला सोडूंन आलें ट्युंशन लां आणि मगं स्वयंपाकांची पणं तयारी करांयची जरां ते वाटणं करायचंय
हां हां
हम्मं इथे कायं झालं माहितयं कां आमच्यांकडे नां म्हणजे अं खूंप बसं जाऊंन आंता त्या चक्कीमध्यें आम्हीं दळंण देतो दळांयला
हां
मगं ते नां हे होते म्हणजे एक काका असायचे म्हणजे ते आंता आजोबा होते ते ऑफ झाले आंता त्यांला झाले म्हणजे अं दोन वर्ष झाले तेचं असांयचे त्याच्यानंतर त्यांचा मुलंगा असांयचा आणि तरुंणचं मुलंगा होतां आणि परवाच मी ना.. चक्कीमध्ये गेलेली म्हणजे गुरुवारी, शुक्रवारच्या इकडे चक्की बंद असतात सगळ्या गुरुवारीच मी गेलेली तर ते, ते मला म्हणजे आता कसं भै्या असल्यामुळे भाभी मुझे बुखार आया है! मेरा तबीयेत ठीक नाही आहे. म्हणजे असं माझ्याशी तो आपला बोलत होता., तर मी आपली बोली की आराम करा ना मग. उद्या तर शुक्रार आहे तर आराम करा., पण म्हणलं माझं हे दळण काढून द्या म्हंटलं तर बोला नाही -नाही, हे दळण खूप आहेतच आज दळण वगैरे झाले नाही.. तर मग मी चालू करेल उद्या पण सकाळी मग सटर्डेला नाही. अ गुरुवारी मी तरी पण जाऊन आली रात्री तर त्याच आधा अकरा वाजता तर काही झालंच नव्हतं. शुक्रवारी सकाळी गेली तरी पण त्याची तब्येत न खराबच होती.
हा -हा
ताप वगैरे आलेला. त्याला बोलत वगैरे तर पण तो त्याच चालूच होता कामही तर करणारच ना
हां
आणि मग शुक्रवारी रात्री त्याला ऍडमिट मग शनिवारी परत मी कालचक्कीमध्ये गेली तर चक्की बंद.. मग दुसऱ्या काही चक्की की मध्ये मी कधी दळण ठेवत नाही पण मला आता अर्जंटली दळण पाहिजे होत., म्हणून तशीच एक पुढे जरा गेली कि तिकडे चक्की आहे तिथे दळण ठेवलं.
हा
आणि तिथं दळण ठेवलं आणि मी आली तर ते पण काका मला बोलले की, ज्वारी आहे म्हणल्यानंतर रात्री अकरा वाजता या परत मी रात्री अकराला गेली तर ते बोलले की गऊच नाही झाले. तर कुठून मी ज्वारी करू ना, तुम्ही परत जा. मग मी परत घरी आले, आणि सकाळी मग दहा वाजता म्हंटलं आता कस्टमरचे फोन येतील. तर चला म्हंटलं ज्वारीचं दळण आणायला जाव मग दहा वाजता गेली. तर परत इथं गेली तर ते पण काका बोलतात की, नाही मी चक्कीच नाही सकाळपासून चालू कि केली, मी बोलली का? तर बोलले की ते खालच्याचे चक्कीवाले तो आहे ना, म्हणजे ते ऍक्च्युली म्हणजे एज पण नव्हतं फोर्टी एज असेल त्यांचं
हा- हा
तर बोलले ते ऑफ झाले.
अरे
म्हल काय? तर म्हणले होअहो. हो ऑफ झाले, ऑफ असा धक्का बसला की एवढ्या वर्षाला म्हणजे त्यांच त्या काकांचा मुलगा लहान असल्या पासन, ना मी तिथे माझं लग्न झाल्या झालंच न बघते रोज आणि ते रात्री ऑफ झाले टायफॉड झालेला. ला
हा.... मग तापामुळे आमच्या इथे पण अशीच एक केस झालीये, आज, काल तेच तर अकरावी ला, अकरावीला मुलगी होती. तिला ताप आला दवाखान्यात ऍडमिट केली त्याच्यामध्येच तिला आकडी आली, आणि ती गेली
अरे.... देवा मग ते काल रात्रीच झालं, मग ते आम्हाला सांगायला लागलं, की असं- असं काल रात्री झालंय माझ नाती होस्ट मग मी काही चक्की नाही चालू कर मग ते असं एवढं हे झालं की तो माणूस दोन दिवस झाला आपल्याशी बोलतो. तो हे करतोय. आणि लगेच असं असं समजते. आजकाल लोकांना म्हणजे कधी काय आणि हार्ट अटॅकचं प्रमाण तर एवढं वाढलं एवढं वाढलं आणि अ जास्तीत जास्त म्हणजे तीस ते चाळीस वर्ष म्हणजे म्हणतात. आता यंग जनरेशनमध्ये
हा
हर ट
कधी काय होईल सांगता येत नाही आता माणसांना हेच काय राहिलं नाही आता
मी आली सोसायटीमध्ये तर हा मी सोसायटी मध्ये आली, आल्यानंतर मग आमच्या इथे कसं मोस्टली सगळे आमच्या तिथेच आम्ही सगळे जातो. जवळ आहे एरियात आहे सोसायटीतले म सगळे म्हणत चला जाऊ पण तो कुठे राहतो? तेच माहित नाही आम्हाला चक्की म्हणजे होती. त्याची तो राहत होता, तिकडे दुसऱ्या एरियामध्ये ना.
हां हां हां
पण मग काय आणि कधी आणणार काय आम्हाला काय म्हणार सगळ्यांना अस एकदम शॉक बसला. की बाबा मी एक म्हणतेय की मी परवाच गेलेली एक म्हणतेय मी चार दिवसापूर्वीच गेलेली त्याच्याकडे आणि मी काल म्हणते की मला अरे देवा हा हा बोल
बाकी काय नाही आता थोड्या आता थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी बाकी आज थोडीशी शॉपिंगला गेलेले. बेडशीट वगैरे आणल्या जरा
काय केली शॉपिंग?
अ बेडशीट आणि आता ती आषाढी एकादशी मुलांना घालाय लागतात ना कपडे स्कूलमध्ये अ ते कुर्ता पायजमा
हा हा हा ह
त्याची शॉपिंग
आमच्या स्कूलमध्ये असं आहे. की नर्सरी टू थर्ड स्टँडर्ड फोर्थ पासून नाहीये. फोर्थ पासून कशा भेटले बेडशीट?
म्हणजे आता आमच्या इकडे लागलाय सेल असं कॉटन विथ कपडा मिक्स असतो ना सेल लागलाय ना. कॉटन पण आणि ते कपडा मिक्स असतो, ना तो कुठला कॉटन आणि कुठला मिक्स असतो. सिल्क वगैरे काहीतरी हा तो मिक्स असतो ना त्या कपड्यामध्ये हा पिलो कवर विथ फक्त बेडशीट अ दोनशे पंचवीस रुपयेला
लोडचे नाही आहेत का?
लोडचे पण भेटतात ना, कव्हर त्याच्यात लवटच नाही, हा पिलो कवर आहे.
ओके पिलो किती किती पिलो कवर आहेत.
पिलो कवर दोन आणि फक्त सिंगल बेडशीट होतं मग दोनशेला. बले जाऊ दे ना पंचवीस रुपये एक्स्ट्रा देऊन मग. पिलो कवर पण भेटले ना
हा तेच ना
हा हा शेट
घ्यायला पूर्ण गेलात तर दोन लोडच कवर
हा हा म्हणजे लोड कवर्हवर वगैरे सगळं
हा हा सगळं सातशे आठशे रुपये आमच्या चालू आहे भेटलं तुम्हाला
नाही मी सगळं नाही फक्त बेडशीट आणि पिलो कवर दोनच. पण बऱ्याच बऱ्या म्हणजे फक्त त्याचाच नाही लागलेलं सेल. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो